हॅलो, हा काय रे हा काय म्हणतो? काय नाही म्हटलं पाऊस आहे का रे तुझ्याकडे
हा पाऊस चालू हाय.
ह हा का कधीपासून चालू झाला.
सकाळपासून म्हणजे होता. म्हणजे काल होता. काल पण होता. काल होता बारीक बारीक होता आज
हा का काही नाही आज आमच्याकडे आजपास सकाळ पासून चालू झाला सात वाजेपासून
नाही पहाटेपासून चालू होता पाऊस
हा का जोरदार झाला का आलं का धरणार पाणी बिनी आलं.
नाही अजून नाये एवढा नाहीये आहे. मुरनाट बां पाणी असणार आहे ग पूर नाय आला बुआ असा आहे.
बिज पाऊस ये हा
पाऊस ये.
हम्म हा पण भिज चालू आहे आमच्याकडे सकाळचा चालू ये बंद होतो परत येतो बंद होतो परत येतो.
हम्म नाही सांगितलं एवढं दोन तीन दिवसात आहे मुसळधार पाऊस
हम्म काय म्हणतो अजून काय चाललंय?
काय नाय बस मजेत.
काय म्हणतो? काय फोन बिन र कोणाचे?
अक्ष अक्षय येणारे अक्षय
कशाला रे
दुकान
हं कुठं आणि कुठ टाकणार तुझ्या इथे हा का तुज्या इथे का बर रे? आणि मग एवढं पैसा भांडवल कोण लावणारे. अरे पण तुझ्या डोक्याला किती ताप होईल रे तो नाय नाय पण तुझ्या डोक्याला किती ताप होईल रे मग हम्म तेच म्हणलं तुझ्या डोक्याला किती ताप होईल आता पण तरी पण खान पिनं काय? हॅलो हॅलो हॅलो होय. छकुली अगं बंद झाल का?
चाल
हॅलो?